हॅलो हॅलो! हम्म
काय करत आहे मम्मी तू
काहीच नाही हम्म.
झाला का स्वयंपाक?
नाही करतो आता.
बरं बरं काय करता भाजी.
आलूच
आलूची भाजी
हम्म हम्म
अच्छा उकडून का
हम्म
बरोबर
हम्म सात आठ पोळ्याच टाका लागतील ना?
हम्म हम् हम्
हम्म
काहूंन कमी आहेत का जेवणारे बरं बरं
हाव
अच्छा
तू काय करत हे
अं
कुठे
तू काय करत आहे
मी काहीच नाही मी आता स्वयंपाक करतो आलू लावतं आहे
हा हा
आमच्या इथं पण आलूचीच भाजी हे आज
हम्म हम्म हं
हम्म हम्म
हम्म बरं आहे मग सेम सेम
हाव
हम्म मी पण तेच करतो.
बरोबर घातला की टेनशन.
हम्म.
काय नाय, काय नाय.
मला उपाशी हेत हुस्स.
हो का.
हा हम्म आज सोमवारी हाय सु हम्म.
हम्म हम्म हम्म.
हम्म कसाय तो अभ्यास बीभ्यास चालू? अभ्यास कसा चालू? हो का हम्म हम्म. हम्म हम्म. रोज क्लास होते ना वेळेवर.
हो रोज होते.
हम्म हम्म. बरं.
रोज होतं टाइमिंगवर, फक्त आजच नाही झाला एक क्लास. बाकी दोन ते दोन्ही क्लास झालेत.
हो का.
हम्म.
हा हा.
चालते बरं करा मग स्वयंपाक.
होव करतो.
हो.
ठेव मग.